हॅलो!
हॅलो! आवाज नाही येत का? झालं जेवण?
नाही. तुझं झालं?
नाही स्वयंपाक वगैरे झाला? चालू आहे आचं ह काय करताय काय करताय म्हणल हो का मी काहीच नाही बसूनच आहे हा बसूनच होते
बर, बर झालेत क्लासेस वगैरे
क्लासेस झाले क्लासेस नाही माझी इंटर्नशिप पहीला तर मी हॉस्पिटलला जाते
हम् बरं, बरं
क्लासेस वगैरे
हो झाले माझे
हो का पेपर वगैरे कधी असते
पेपर आता आहे डिसेंबर मध्ये हो
पेपर डायरेक्ट डिसेंबर मध्ये जे सेंटर आहे तिथच असतं दुसऱ्या गावी असत
दुसऱ्या गावी असते
हो का बर म मग झाला अभ्यास वगैरे
हो झाला चालू पण आहे
चालू पण आहे का चांगली गोष्ट आहे अ बर नाही माझा स्टडी आता मी अजून स्टार्ट नाही केला कॉलेज संपलं म्हणून आत आता कराव म्हटलं पेपर साठी
हम् बरं, बर
तुमची काय तयारी वगैरे चालूय हो अजून चालूच करायचं राहायला आता कराव म्हट तवा तब्बेत खराब झाली थोडस बर नाही करते, करते आता
हो
थोडसं बरं नाही थोडं बरं वाटलं म्हटलं पुस्तक वगैरे आणावं न चालू करावं
हो ठीक आहे तब्येत ठीक नाही का
हा तब्बेत ठीक नाही
काय झालं
हे वातावरण चेंज झाल्यामुळे फिवर वगैरे आला होता गळा पण बसलाय हा तुमची बरी आहे तब्येत वगैरे हा वातावरण खराब आहे तुमची तब्बेत वगैरे बरी आहे हाव नाही होता दुपारलाच थोडस आता नाही आहे
हो
काल खूप होता आज काहीच नाहीये तुमच्या इकडे आहे पाऊस वगैरे
तिकडे चालू आहे
हो का
हो
होय पाणी पाहिजे
हो ना पाणी पाहिजे शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी साठी पण पाहिजे ना आपल्यासाठी पण पाहिजे ना
हो आपल्यासाठी पण पाहिजे बरोबर आहे शेतीतल येत का काही?
शेतीतल नाही. येत नाही पण थोडीफार इन्फॉर्मेशन आहे.
अच्छा.
हो ना.
काय माहितीये शेतीतलं?
शेतीतलं माहितीये थोडंफार.
थोडंफार मध्ये काय?
थोडफार मध्येे आहे बऱ्यापैकी. आता काय सांगू तुला? हो ना. हो ते माहितीये. हरबरा परत अ काय गहू, ज्वारी.
अच्छा, बेसिक माहितीय बस. अच्छा, काढता येतो का हारभरा?
मग काय त.
काढता येतो हरभरा?
आ हरभरा नाही काढता वगैरे येत नाही. मी कधी गेली नाही शेतीमध्ये. ह
च्छा.
शेतीमध्ये गेले नाही मी कधी. तू गेलेलीय का?
हो गेलेली आहे पण मला काही काढता वगैरे येत नाही. मला शेतीतल समजतही नाही.
चांगलंय बाबा.
काय चांगलंय. सर्व चिडवतात. माझ्या क्लासमधल्या सर्वांना शेतीबद्दल माहितीये. मला नाही फक्त.
हा शेती नाही का तुझ्या घरी? अ.
नाही. मला ते माझ्या घरचे विचारतात सगळे.
हो का? नाहीये का? माझ्या घरी आहे.
हो चांगली गोष्टय. मला विचारतात ना माझ्या सोबतचे. हो का? यायलाच पाहिजे घरची शेती म्हणल्यावर. मला नाही येत. हा हा. त्यामुळे.
त्याच्यामुळे.
हम्म. आमच्या इथ नाही बाई.
शेती पाहिजे थोडी फार तरी. घ्यायची ना. हो ना. नाही तर दुसऱ्यांची शेती ती मंधी जायाच.
होती. माझ्या आजोबांनी विकली. हम्म मंग आता काहीच नाहीये. काय बरे शेती विकली ते.
हो शेती विकलेलीच म्हणाव लागते आता.
हो करायचं काम नाही.
हो ना.
सर्व विकतचचे.
हम्म मग काय तर
शेती नाही मला काही येत नाही. ट्रॅव्हलिंग आत्ताच झाल आत्ताच झाल ट्रॅव्हलिंग. दादाच्या लग्नाच्या आधी गेले होते बौद्ध दे सारनाथ हां काशी.
काढली होती मग टूर.
हो खूप वर्ष झाले.
फॅमिली होती का सोबत?
हा विथ फॅमिली.
हो का आम्ही काढव म्हणले या वर्षी आता काय माहित काय होतय.
हो हो का
हो
नाही आमच झाल.
चांगलय चांगलय.
हम्म
जाऊन आल की बर होते.
हा घरचच लग्न होत मग सर्वच गेले.
हो का बर बर
हम्
मग काय म्हणतात अ
स्वयंपाक चालू आहे का मिक्सरचा आवाज येतोय.
हो स्वयंपाक झाला थोडाफार राहिला ते मम्मी करायली.
हा
हम्म
माझ्या तिथे चालू आहे माझी वहिनी नाही नाही वहिनी करतायत माझ्या.
वहिनी करायली बर बर वहिणी पण आहे का तुम्हाला?
हो वहिनी आहे मला.
चांगलय
काही नाही करत असतात घरीच.
काय नाही करत घरीच असतात का?
ह न्यू आत्ता लग्न झाल ना.
हो का.
महिने चालले काय करत नाही सध्या. एज्युकेशन झाल त करतील आता पुढे रिझल्ट बाकी आहे त्यांचा.
हो का.
पेपर झाली की लग्न केलं हम्म.
बरं बरं.
रिझल्ट वगैरे लागला की मग बघू काय करायचं ते. रिझल्ट वगैरे लागला की बघू म्हटलं काय करायचं तर
हो चालते ना करू द्यायचं पुढे काय झालेल आहे.
त्यांच बी ए बीकॉम झाल्या वाट हा
पुढे करू द्यायचं ना चांगले आहे ना.
त्यांना एम ए ला ऍडमिशन द्यायचं आपण हो
हो ना करू द्यायच एखाद्यां. बघायच ना प्रायव्हेट शाळेवर पण होत असल तं.
हो वेकन्सी असली तर बघूया.
हो.
पत्ते सध्या तर नाही हो. झाल तर चांगलच होते.
हो ना.
जॉब बघायची पण सध्या सध्या नको. म्हणून नाही बघित सध्या सध्या नको म्हणून नाही बघितली.
बरं बरं.
थोडे दिवस घरी पण‌
हो का.
हम्म.
हम्म बर बर.
तुम्ही घरीच असता का रेनी टाईम.
हो घरीच असते मी.
ह बर हे
घरी असते म्हणूनच तर हे काम होते ना करण.
हो आतास मला काय असं ध जॉबला जायच तस काही नाहीे ते इंटर्नशिप असल्यामुळे जावच लागत.
हो ना ते हे असले हे घरी असल्यामुळेच होते नाहीत तर तेन हे होत नव्हत ना.
हा बरोबर
म्हणून करायला लागली.
हां बरय
हां
चांगली गोष्ट आहे. घरचे कशे आहेत तुमचे?
चला म्हणल आहे घरी बसूनच तर करा.
हो बरय ना मग घरी बसल्या बसल्या काहीतरी काम हे चांगलय. घरी बसल्या बसल्या ही थोडस.
मग काय पार्ट टाइम मध्ये पण आहे म्हणजे अस काही टायमिंगच नाही काही नाही तेच्यामुळ होतय ऍडजेस्ट.
हो बरंय.
नाहीतर टायमिंग असत तर नव्हत होत ना.
हो टायमिंग असत होत नाही टायमिंग नसत तर होत सॉरी टाईम आहे तर होते अदीच
हो ना.
हम्म मला खूप काम असतात म्हटल कराव मला काम आसत पण म्हटल कराव. आता काही याच्यात इन्कम आहे त्याचावर इन्कम नाही.
हो हो हो
आहे इन्कम आहे चांगल पण आहे ना परत हे ॲप.
हां चांगलं आहे ॲप.
मग काय तर आपली मातृभाषा आहे ना मराठी
हा तेच हा हे ऑप्शन बेस्ट आहे यांच्यामध्ये. आपली भाषा मराठी हाय, तर आपण कम्फर्टेबली बोलू शकतो ना.
हो ना नाही तर, दुसऱ दुसऱ्या भाषा असतात तर होत
हा हा अदर लँग्वेज मध्ये नाही बोलू शकत, मराठीच व्यवस्थ ते जमत नाही.
हो जमते, जमते, जमते, का नाही जमत?
आपली भाषा असल्यामूळ बोल जमतय.
आपल्या आपण भाषेमध्ये बोलल, तर काय नाही वाटत ना.
हा आपल्या आपण भाषेमध्ये कम्फर्टेबल असतो, अदर लँग्वेज मधे नसतो. कुठल्या लँग्वेज म ते बोलायच. काय कुठली कुठली तर वर्ड पण समजत नाही. आम्ही आता टूरला गेलो तिथं खूप वेगवेगळे म्हणजे फॉरेनर्स होते. त्यांची इतकी लँग्वेज वेगळी धडतर इंग्लिश ही व्यवस्थित नाही, धडतर मराठी ती ही व्यवस्थित नाही. मराठी तर त्यांना समजतच नाही, पणं हिंदी पण त्यांना आपली इकली समजत नाही. त्यांना वेगळीच हिंदी समजते हो.
म आज
ते बीहार कडले पण, खूप खूप वेगवेगळं त्यांचं बोलणं पण, बाप रे! त्यांची हिंदी खूपच लँग्वेज हिंदी मधे पण खूप वेगळी. आसं वाटतच नाही ये, यांची हिंदी आहे म्हणून.
ते वेगळे असते ना तिकड भाषा, आता खानदेश मध्ये. पण वेगळी असते, आपल्या इकड विदर्भात, मराठवाड्यात
हुं. आपल्या मराठीमध्येच किती फरक आहे वेगवेगळं.
हो ना, सगळीकड वेगळी, वेगळी, वेगी, वेगी
हाव सगळीकडे वेगवेगळी, एक एकीकड पण सेम नाही ये.
ह् त्याच्यामुळे
हो न.
आं.
नाही रे, हो. चालेल, हा मी तेच म्हणत होते, चालेल ठेवते बाय.